हा नमस्कार.
नमस्कार.
हा आवाज येतोय ना आवाज येतोय. हो हो हो मला येतोय तुमचा आवाज नमस्कार बोला. हॅलो हो हो आटोपले आपण कुठल्या विषयावर बोलायचं....
अ याच्या झाडे लावण्याच्या वगैरे...
हा चालेल ना वृक्षारोपण...
हो हो...
हां...
आता आता सध्या कसा पावसाळा चालू होणार आहे.. तर मग आत्ता लावलेली झाड कशी जगतात पण आणि.. चांगली सावली वगैरे पण देतात ना आमच्याकडे कशी शेती वगैरे आहे गावाकडे आहे... तर मग आमचं चालय वृक्षारोपण करूया तिथे... म्हणजे कसं निवारा वगैरे... पण होऊन जातो आणि उन्हाच सावली पण मिळून जाते...
हो बरोबर....
हम्म इकडे शहरामध्ये कसं रस्त्यांची कामं चालू आहेत तर इतकी झाडं तोडलीत. ते बघून इतकं वाईट.. वा वाटत कोण लावत तर नाही पण मग नुसती तोडायची काम चालूय... त्याच्यावरतना एक हा त्याच्यावरतना पर्याय पण... असतो की ती झाड मुळासकट काढून दुसरीकडे वृक्षारोपण करू शकता... पण जास्त करून तसं करत पण नाही..
नाही करत बरोबर... ते काय होतं कधी कधी ना खूपच मोठी मोठी झाडं असताना ते शक्य होत नाही त्यांना... आता वडाचं वगैरे झाडं वगैरे असतात ना त्याचे इतके मुळं खोलवर गेलेली असतात ना... त्यामुळे नसेल शक्य होत पण मला असं वाटत की... जर तुम्ही रस्ता कामासाठी तुम्ही झाडं तोडली ना मग जेवढे तोडले ना त्याच्या दुप्पट झाड.... लावा ना दुसरीकडे किंवा कमीत कमी तेवढी तरी झाडे लावा दुसरीकडे... आणि नुसतं अ नुसत.. लावून नाही चालणार तर ते जोपासा त्याला व्यवस्थित खत पाणी घालून... असं आता पावसाळ्यात तर ठीक आहे बा पावसाळ्यात जगून जातील ते पावसाच्या पाण्याने पण इतर दिवसात काय नाही का उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात... पाणी घालावच लागेल ना म्हणजे ती मोठी होईपर्यंत झाड... मग मोठी झाली का त्यांची त्यांची मुळ खाली जाऊन ते...
ची संख्या..
व्यवस्था...
हो आणि कस झाडांची जंगलांची संख्या कमी होत चालली... त्यामुळे बघा पावसाला सुधा किती प्रॉब्लेम येतय कि म्हणजे... अडचणी येऊ राहिला कि वेळेत पाऊस पडत नाहीे की काय असं... आणि उष्णता पण किती वाढली...
बरोबर... ह... नाही बरोबर तुमचं म्हणनं, झाडांच्या म्हणजे जंगलांची जी कत्तल झाली त्या.... त्यामुळे, हे सगळे समस्या वाढल्यां माणसाच्या आयुष्याल्या, म्हणजे झाडं हे खूप... माणसाच्या जीवनातला, अविभाज्य अंग आहे. म्हणजे झाडांमुळे कसं, आता बघा एवढे... उन्हातान्हाचे आपण कुठे जर समजा, प्रवास करायला निघालो रस्त्याने... आणि आजूबाजूला अजिबात झाडं नसले तर... आपला जीव सुद्धा घाबरतो, अगदी गाडीत म्हणजे ए. सी. गाडीत असलो आपण... आपलं आपण तरी सुद्धा असा जीव घाबरतो आपला बघा, असं श्वासाला त्रास होतो... सगळं, हं. रस्ते गरम असतात, हवा नसते... ते काही नाही. आणि तसंच, आणि तेच जर समजा तुम्हा... तुम्हाला रस्त्याचे दुतर्फा जर झाडं असले, तर तो प्रवास किती सुखकर वाट... तो ना. म्हणजे आपण ए. सी.... तिची पण गरज नाही लागत. सरळ खिडक्या उघड्या ठेवायच्या गाडीच्या, आणि मस्त पैकी निसर्गाचा आनंद.... घ्यायचा.
तोच तर फरक आपला म्हणजे कोक णा मधे आणि इकडे बाकीच्या, आपल्या जो प म्हणजे कोकण भाग तिथे झाडं आहेत, तर तिथे पावसाचं प्रमाण पण बघा आणि दुसरी कडे जिथे झाडं नाहीत, शहरी भागच जास्त आहे. तिथे पण पावसाचं प पण बघा किती फरक आहे?
हो बरोबर हम्म म्हणजे सगळ्यांची जबाबदारी ही सगळ्यांची जबाबदारी नाही का ही? कि हे झाडांचं लावणं, हम् हो. किंवा मग साधं आपण असंही करू शकतो ना समजा आपल्या, आपल्या घरात आपला किंवा आप आपल्या मुलांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवशी आपण म्हणजे
आम्ही म्हणजे, अ माझी मुलगी आता दोन-तीन वर्षाची होईल तिच्या प्रत्येक बर्डे ला, तिच्या हातून दोन ते तीन झाडं आम्ही कंम्पल तरी लावतोच मग जागा जर नसली तर छोटी का होईना पण लावायचेच असं आणि तिला खूप झाडं आवडतात. ती लहानपणापासून ती झाडांची पानं वगैरे हलायची ना हवेने ते बघायला तिला खूप आवडायचं त्यामुळे हा उपक्रम आम्ही सुरू करून दिला.
छान ना! छान ना! आता बघा ना तुम्ही आणि आपण जर समजा एखाद्या गार्डन मधे वगैरे गेलो तर आपल्या किती आल्हाददायक वाटतं. ना एकदम छान वाटतं का तर तिथे सगळी हिरवीगार झाडं असे छान लावलेली असतात ते जोपासना केलेली असते.
हा, छान वाटतं.
आणि त्यांना छानपैकी फुलं आलेली असतात, असं पक्षी दिसतात तिथं तर त्या फुलांमुळे वगैरे काही फळांची पण झाडं असतात तर त्यामुळे पक्षी वगैरे दिसतात. छान
त्यामुळेच तर गावाकडून आलेली शहर गावा मधली माणसं त्यांची परत ओढ गावाकडेच असते कि कधी आपण जाऊ जातो तिथला तो निवांतपणा अ शुद्ध हवा त्याचा शरीराला किती फायदा होतो आणि पक्ष्यांचा चिवचिवाट
बरोबरी हा तेच ना मगं झाडं कमी झाली झाडं कमी झाली त्याच्यामुळे पक्षी पण कमी झाले ना आपोआपच. पक्षी कुठे बिचारे त्यांची घरटी बांधणार कूठं निवार्याची सोय करणार? त्यामुळे आधी जसं दिस याचे चिमण्या कावळे किती दिसायचे आपल्याला ना? तर तसं आता जास्त दिसत नाही, अगदी कमी दिसतात.
हो, शहरांमध्ये तर दिसतच नाही जवळ-जवळ. पण मंग गावाकडे आहे बऱ्यापैकी अजून तरी अशुद्ध हवा वगैरे नाही येत.
आपल्या दारासमोर वगैरे काहीत व्यव व्यवस्था करायची त्यांच्या अन्नपाण्याची पक्षांच्या छोटे म्हणजे छोटीशी एका. एखाद्या वाटीत धान्य ठेवावं दुसऱ्या वाटीत थोडे पाणी ठेवावे तेवढेच थोडाफार. त्या थोडफार चिमणी कावळे दिसतात. त्यांना मदत होईल
आमच्या परिसरात एक उपक्रम. चालू केलेलं आहे, म्हणजे ना त्यांनी अमिदया म्हणून एक संस्था आहे. त्यांनी चालू केलेले उपक्रम म्हणजे तुम्ही तीस. चाळीस रुपयाला पण पक्ष्यांच फीडर असतं ते पक्ष्यांना खाऊ घालण्याचं ते ठेवण्याचं आणि पाण्याचं हे दोन्ही पण मिळतं म्हणजे तीस चाळीस रुपये एवढी. कमीत कमी किंमत ठेवली. त्यांनी म्हणजे कोणीही घेऊ शकत असं. आणि कसं पावसामध्ये अडकवलेलं जरी असलं तरी पाऊस जरी आला तरी ते दाणे वगैरे ओले होत नाही आणि पक्षी जर येऊन बसले तर त्यांना आपोआप खाता पण येतं त्यातून हा आणि इथे आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकाने घराला लावलेलंच आहे एक
हा
त्याच्यामुळे खूप छान वाटतं म्हणजे आले तरी तेवढचत आपल्याला नाही का बरं वाटत.
हो बरोबर आणि कस प्रत्येक प्रत्येका ना म्हणजे जरी आपण छोट छोटं घर असलं कुणाचं छोटं फ्लॅट असला. किंवा मग अगदी छोट एखादं वाड्यासारख अस तिथे राहत अस किंवा अगदी जागा अस तरी आजूबाजूला लहान लहान कुंड्या आणून त्याच्यामध्ये सहज आपण छोटी छोटी रोपटी तर लावू शकतो. ना मनी प्लांट झालं तर तुळशी तुळशी तर खूपच महत्त्वाची आहे. हा किंवा मग कोरपडे
आणि जरी हा फ्लॅट हो आणि ज्यांना टेरिस आहे. त्यांना तर मग खूप छानच
हा नाही अशी रोप लावून त्याच जरा संगोपन केलं. तर छानपैकी आपल्याला घरच्या घरी ते मिळू शकत. ना त्यातलं उत्पादन म्हणजे अ हे लावलं आलं लावलं तर रोज आपल्याला चार टाकायला आलं लागत. ते घर बसल्या आपल्याला मिळू शकत. ह
मी तर हळद पण लावलेली कंडी मध्ये खूप छान झाले. ते झाड आणि कसं त्यांना पावडर वगैर वैरे म्हणजे असं काही नाही म्हणजे असं जे नैसर्गिक रित्या आहेत त्यांना तसं म्हणजे कि त्यांना अळई लागेल वगैरे असं काही नाही वालाची झाडं लावली नंतर तर जास्वंदाची गुलाबाची झाडे मोगऱ्याची झाडे असे जस शक्य आहे. तेवढं सगळे लावलेला आहे आणि कसं टेरेस असलं की तुम्हाला कसं परसबाग टेरेस वर बनवता येेत तेवढा एक फायदा आहे.
हो नाही मी पण लावलेली बरेचसे रोप मनी प्लनट कोरपड कोर ट म्हणजे मला खूप सर्दी असायची सर्दी खोकल्याच त तर ती सकाळी अंशीपोटी जर ते कोरपडच घेतलं ना घर तर एवढं त्याचा फायदा होतो. ना म्हणजे पूर्ण पोटातून स्वच्छ होत आणि सर्दी खोकला तर जवळजवळ जातच हा आणि शिवाय पोटाच्या कधीच समस्या आल्या नाही. मला नंतर हा
ज्यांना दमा हा दमा वगैरे असतो ज्यांचा कफ मोगळा होतो. न त्याने कोरपडणे खूप लवकर मोकळा होत.
हो हो हो हो अशा पद्धतीने ना खरंच म्हणजे जस जमेल तसं आपण
प्रत्येकाने काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजे हा आणि कस म्हणजे संगोपन केलं पाहिजे तेव्हाच ते होईल आता शाळेमध्ये तर आपण वृक्षारोपण पण करतो आणि आता खूप खूप शाळांमध्ये तर उपक्रमच राबवत कि पावसाळा आला की मुलांना बिया वगैरे द्यायच्या आणि टेकडी वगैरे अशा परिसरात जाऊन त्या बिया लावाय लावायच्या म्हणजे वृक्षारोपण थोडक्यात आणि दुसऱ्या म्हणजे त्या त्या वृक्षांना पाणी घालायला पण ते जात असतात असं नाही की लावून दि आणि सोडून दिलं असं नाही ते आठवड्यातून असं म्हणजे अ ठरवून घेता की आज कोण कोणता वर्ग जाईल तिथे पाणी वगैरे टाकायला झाडांना वगैरे असं
हा आणि मेन काय हो नाही मेन झाडांचा उपयोग काय ते ऑक्सिजन खूप सोडतात त्याच्यामुळे हायना त्या ऑक्सिजन आणि जो आपल्याला अ म्हणजे आपल्याला जगण्यासाठी जो अत्यंत महत्त्वाच वाय यु ये तोच आपल्याला मेन झाडापासून मिळतो. नंतर झाडांपासून आपल्याला फळं मिळतात बघा ना विविध प्रकारची फळं ज्याच्यात सगळ्यात जास्त जीवनसत्व वि अ विटामिन्स असतात. जे खाल्यानी माणसामध्ये ताकद येते. सशक्त होत. आजारां नपासुन रक्षण होत. त्यामुळ ते झाड खूपच माणसां अ आयुष्यात महत्त्वाची आहेत.
आणि मेन म्हणजे कीसं जु जुन्या काळात कसे साधू संत वगैरे सगळे येत त्यांना मेडिटेशन म्हणा ध्यान करायचं असल त झाडांच्या सान्निध्यात तच बसायचे त्यांना बघून कस आपलं मन शांत होत. त. म्हणजे असं आपल्या मनावरचा स्ट्रेस कमी होऊन जात होतं आणि तणाव कमी होण्यास मदत होते एखाद झाड आपण लावले किंवा एखादी बी जरी आपण रोपट लावले आणि ते जेव्हा अस फुलायला लागतं मोठं व्हायला लागत कि ती मनाला आनंद वाटतो आणि तेच कोम कोमेजून गेलं की खूप वाईट वाटतं. पण म ते जर झालं त्याला फुलं फळ आले. की ते बघून इतका आनंद होत
खरंच खूप आनंद होतो. हं तुमच्याशी बोलून खूप छान वाटले मॅडम धन्यवाद.
वेलकम.